हॅलो,
हा,
आवाज येतोय का?
हा येतोय, मग कॉल कट झाला ओ-'
कट झाला हा आवाजच बंद झाला यायचा. तुझा आवाजच येत नव्हता, मग बोलले मी. ट्राय करून बघते म्हणून म मी केला.
हां, हां, हां. येतोय आवाज.
हॅलो, नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम असेल. नाही म्हणलं आमच्याकडे आज खूप पाऊस ये, कस मुलं हो. खूप म्हणजे खूप, पाऊसय आज. बंदच नाहीये अजिबात.
आणि आमच्याकडे, पाऊसच नाहीय आज.
हम्म. काल तिकडे पडला. मग आता आज इकडे पडतो.
आमच्याकडे सकाळपासून. म्हणजे, रात्री जो पडलाय का नाही. सकाळपासून जो थांबलाय, तो थांबलाय. आम्ही आज, रेनकोट पण घातला नाही. स्कूल ला जाताना.
हम्म, हम्म, हम्. हा, इकडे आहे.
पाऊसच नाहीेये आज इकडे. पूर्ण असं, माहितेय ना, हे झालंय.
आभाळ कसं, थोडसं, आभाळ पण नसतं. असं जास्त हे असतं. तसं आजय वातावरण.
हम्म, हम्. आणि इथं, फक्त पाऊसय आज.
काल दिवसभर तसं, इकडे चालू होतं.
काल आमच्याकडे, ज तर असा प्रॉब्लेम एवढा की, चार वाजता लाईट गेली
हां.
ते दहा वाजता लाईट आली. असं एवढं काय माहिती? कुठ तरी, मोठा मेजर प्रॉब्लेम झालेला. पूर्ण लवजी गेलेली. आणि आ हा तर, परत काहीतरी आठ वाजता, एक साईट ट आली लाईट.
ह.
आमच्या घराच्या एक, उजव्या साईडला. आणि नंतर परत, म्हणलं आता येईल लगेच. पण काय? आलीच नाही लाईट. बघ ते किती वेळ वाट बघितली? किती वेळ वाट बघितली?
लाईट म दहा वाजता आली. आम्ही जेव्हाय म्हणला आता आता येईल, मग येईल, करता. साडेआठला जेवायला बसलो.
म दहाला लाईट आली मग तिथून कामावं. त्याच्यामुळ कामं पण रात्री राहिली. मुलाची बॅग पण नाही भरली स्कूलची. काहीच नाही. मग त्याच काहीच, आवरता आलं नाही ना. ते आता सगळं, आ काही शोधून पण ठेव ता आलं नाही. सगळं तयारी करायला लागते ना. मग ती बनवायचं म्हंटल्यावर.
होओ. हं, हं.
मग काहीच, शोधता आलं नाही. मग सकाळी आता, सगळी तयारी आता.
ह, हं.
म्हणलं, त्याला मस्त तयार करावा. जरा फोटो काढावे. त्याला असं, हा. टाळ वगैरे वाजवताना. जरा व्हिडिओ वगैरे, म्हणलं तेवढंच.
हम्म, हम्, हम्.
हम्म आणि काही तर स्कूलमध्ये आमच्या, कसं केलंय त्याच्या म्हणजे. की, अ सगळ्या मुलांना, नाही बनून यायला सांगितलं. सिलेक्ट केल्यात मुलं त्यांनी. एक चार - पाच, चार - पाच असं.
हा, हा, हा, हा.
हा, फस्ट ते फोर्थ. मग काल टीचरांचा कॉल आला. तुम्ही बनवाल का, म्हणून? बोले बनवते.
हम्, हम, ह, ह.
मम्मे
आमच्या इथे फर्स्ट नाही म्हणजे ज्युनियर सिनियर पण आहे ना जुनियर सिनियर फर्स्ट सेकंड ॲड थर्ड स्टँड फोर्थ पासून नाहीये
बंद
फोरपासून स्कूल युनिफॉर्मच आहे त्यामुळे आमचं स्कूलांच आमचं काहीच नव्हतं स्कूल युनिफॉर्मच होता ना आज पण ते मुली कसल्या भारी भारी दिसत त्या साड्या नेसून येतात छोट्या छोट्या छोट्या आम्ही आस स्कूल म्हणजे गेट बंद होईपर्यंत स्कूलच्या बाहेर उभे होत सगळ्या मुली लहान लहान मुलं खूप छान तयार होऊन येत होते ना
हम नऊवारी वगैरे मुली घालून येतात ना मस्त कोण विठ्ठल बनतं कोण रुक्मिणी बनतं
हम्म मग सव्वा आमच सव्वासातला गेट बंद होत ना तोपर्यंत आम्ही स्कूलच्या बाहेरच उभे होतो आज मैत्रीण मैत्रिण
इथं आज सांगितलंय पण आता पाऊस आहे कसं कसं करतात का मात स्कूलमध्ये गेल्यावर
स्कूलमध्ये असं हे करतात का दिंडी काढतात का तुम
हा काढतात ना तीच आता काढत्यात का नाही काय माहिती एवढा पाऊस आहे
हम् हम हम्
आता एवढं तयार होऊन मुल जायच रेनकोट घालून तशी काढणार तेनी
हा
त्याला तर हे तर दिसायला तर पाहिजेत ना वारकरी
पण त्याला तर रेन रेनकोट घालूनच पाठवणार का
हा आत्ताच स्कूलला जाताना रेनकोट घालूनच पाठवाय लागेल ना
हम हम हमम
चल बाकी कामा आवरली सगळी
काम नाहीत आवरलेली
हम हा
स्वयपाकची तयारी म्हणजे चपाती अजून बनवायची बाकीेय भाकरी भाजी झाले बनवून त्यात हे कपडे सुकत नाही तेवढा पाऊस मध्ये सगळ्या घरामध्ये कपडे ते घड्या करून ठेवून द्यायचेत सगळे लादी पुसायची बाकीय अजून किचन कट्टा आवरायचा भांडी
आम्ही पण रात्रभर कपडे फॅन खालीच टाकतो सुकायला
हम्म आम्ही पण दिवसभर बाहेर टाकतो बाहेर आहेत ना जागा तर बाहेर दिवसभर आणि रात्रभर मग ते सगळे मध्ये स सकाळी जरा असे सुकलेले नसतात ते फॅन खाली सुकतायत मग सगळी काम आवरेपर्यंत मग त्याची घडीच नाही कामच सगळी आवरून झाली कि मग कपड्यांच्या घड्या घातात तो पण अजून सुकली जातय ना
हा ना नाहीतर आता ह्या दिवसात कपडे कसे ओली ओलीच लागतात
हम्म आणि तो स्मेल पण वेगळाच येतोय कपड्यां म्हणजे क फड मध्ये टाका किंवा काही पण करा पण तो स्मेल वेगळाच येतोय
उन्हात कपडे सुकणं वेगळं आणि फॅन खाली हे अशा दमट वातावरणात सुकणं वेग
हम्म आणि गावाला कसं मोकळी हवं असते ना आपल्याकडे हे दमटच हवा ना
हवाच येत नाही ना घरामध्ये जास्त बाहेर
गावाला मोकळी हवं असते त्याच्यामुळे कसं गावाला तर कपड्यांचा स्मेल नाही एवढं येत असं
आमच्याकडे तर असं इतकं म्हण दमट वातावरण ना खूप दमट असं बुरशी आल्यासारखं होतं कपड्यांनाही असं जर जास्त दिवस तो कपडा काढला नाही ना तर त्यांना
यावे पाऊस आहे ना भरपूर आणि पाऊस असेल तर मग अजिबातच ते वातावरण चेंज होत नाही. हम्
बाकी
बाकी काय नाही बघा बसले जरा टी व्ही बघत बसलेली एखादी सिरियल बघायची वेळ भेटला तर
हा
अशा असता खूप छान छान सिरियल पण काही बघायला भेटत नाहीत.
टाइमपास म्हणून तेवढंच असतंय ना
हा ना
फक्त त्या सिरियल मधलं काय घ्यायचं नसतं कधी.
ते घ्यायचं नसत पण ते एखाद्याची माहिती आहे ना सवय लागली ना ती बघायच आहे. आणि मग ते एकाच दिवस मध्ये बघाय ते वेळ उलटला ते ते बघाय सवय नसते ते कधीतरी बघितलं तर ठीक आहे
मला काय टाईम सकाळ सकाळी तर अजिबात टाईम नसतो काय टी व्ही बिवयच बघाय सगळं आवरण्यात मुलांचा आवरण्यातच वेळ निघून जातो. आमच्या इथे पहिला कधी लाईटचा एवढा प्रॉब्लेम नाही, यायचा आता खूपच लाईटचा प्रॉब्लेम येतो रोज लाईट, जातेच जाते म्हणजे थोडा वेळ का होईना काय काल एक काय झालं गंमत माहिते लाईट गेलेली ना
ह हं ह हम
मग मी आता लाईट वाट बघता बघता म्हटला तर चला भाकरी तांदळाच्या भाकरी करायच्या होत्या ना. बिरड बनवलेलं म्हणून तांदळाच्या भाकरी करायला घेतल्या त्यात पाणी वगैरे टाकून ठेवलं बसली येऊन. आणि परत माझ्या हातामध्ये अंगठ्या आहेत ना दोन त्या जरा भाकरी भाकरी करताना मध्ये मध्ये म्हणून काढून त्या पातल्यात टाकल्या म्हणजे त्या पाण्याच्या
हा हा हा
आणि नंतर परत भाकरी झाल्यावर घालायच्याच राहिल्या
हां
घालायच राहिल्या आणि मग आता अंधार अजून लाईट आता दहा वाजले तर मग परत जेवल्यावर मग आमचं भाकरी झाल्यामुळे पण वाट बघितली ना आम्ही साडेआठपर्यंत लाईटची नाही आली मग जेवून घेतलं मग पण लक्षातच नाही तोपर्यंत
हा
लक्षात नाही म्हणता मग भांडी घसायला घेतली आणि ती म्हणजे आपण बेसिंक मध्ये सगळं पाणी वतो ना आता आणि मग तो कचरा का म्हणजे हे काढतो ते कचऱ्याच्या डब्यात टाकतो ओला कचरा जाळी- जाळीत आणि माझ्या एकदम हाताला कडक काहीतरी लागलं. म्हटलं हे काय कडक लागत. बघते तर अ- टी म्हणजे तो माझ्या लक्षातच नाही. म म्हणलं जर ती कचऱ्याच्या डब्यात टाकली असती, अन माझ्या लक्षातच आलं नसत- तर ते अंगठी कचऱ्यातन गेल्या असत्या दोन्ही. एक सोन्याची होती. एक चांदीची होती.
कायशहाणं ए तुम्ही. एक तर सोनं आणि चांदी घ्यायचंही राहिलं नाही आता.
हो न. -ना. आणि मी म्हणलं कशाला असं काढून ठेवलं असेल. असं एकदा झालंय माझं असंच- आं असा तांब्याचा हंडा असतो ना?
हा.
तो घासताना मी त्या तांब्याच्या हांड्याला उठू नये असे खरखर म्हणून- प्लेन दिसावा. त्याला रेषा दिसून नयेत म्हणून काढून अशीच घमेलीत ठेवली. त्या पाण्याच्या आणि घ हांडा वगैरे घासला- धुतला व्यवस्थित आणि ते पाणी वतूनच टाकलं.
हम् हम्.
पाणी वतल्यावर ते असं आमच्या ह्याला होल होता ना?
हम्. हम. ह.
त्या होलमधून गेली आंगठी.
हम्म.
गेली ते नाहीच सापडली. गेलीच मग.
म किती तुम - पण कोणी- करेल का अस? त्या पाण्यात तिथ कुठेतरी कपाटावर- त कोणीतरी काढून. आजूबाजूला आजूबाजूला काहीतरी म्हणजे- आपलं कपाट असतं किंवा काही किचन कट्ट्याचं समोरचं हे असतं तिथे- कोणीतरी ठेवेल का पाण्यात काढून?
मी तेच बोलले. कुठ तरी त्या वाटीत वगैरे ठेवली असती तर बरं झालं असत. आता म्हटलं तर गेले असती. हम्.
एवढं मोठ्ठया एक तर अस एवढु एवढुस सोनं घ्यायचं म्हणलं तर ते पाच हजार रुपयांपासून- स्टार्ट ए आता.
हा ना.
ज पहिलं ते बारशाला जाताना हजार रुपयेपर्यंत आणि पाचशे रुपयेपर्यंत सोन्याच्या वस्तू यायच्या.
हा ना.
पाच हजार रुपये लागतात ती वस्तू घ्यायची असेल तरी.
हो मग काय तर.
काय मला -माझ- -झी अंगठी एंगेजमेंटची होती. मी कधीच हातातून काढली नव्हती. कधी म्हणजे- कधीच नाही आत्तापर्यंत काढलेली ती अंगठी.
हा.
पण ती आता काय झालंय? अ -साईटन ना जरा चिरली गेली. म्हणलं ती मग चिरली गेली न चुकून जर कशात अड- -कली वगैरे तुटली न नाही सापडली. मी ती काढूनच ठेवली आता.
हं. हं. काढून ठेवली का?
काढूनच ठेवली मी ती आता ती हातात घातल्यालीच नाहीये मी आता. कारण ती चिरलेन निघून जर कशात अडकली वगैरे काय झालं तर ती म्ह परत भेटणारच नाय ना हम्म.
तेच तर.
आज तर कंटिन्यू पाऊस सुरूच आय काय बंद होत नाय वाटत.
मी म्हंटलं की ते एक पडण्या ते कुठे पडण्यापेक्षा काय होण्यापेक्षा काढून ठेवलेली बरी.
हा ना ते चांगलं.